हा येते-येते झालेय स्वयपाक? का करायचंय?
स्वयंपाक करायचाय बघा अजून. आता कायतरी बनवायचं भाजी भाकरी. आता किती वेळ लागतोय पंधरा वीस मिनिटात तुमको कॉल झालं की एवढं करायचं मग म्हटलं.
निवडून एकच राहिलय आता तेवढं करायचं बास.
वेळ झाला आसच की किरकोळ किरकोळ कामं ते जरा घरी ते पुट्टी कराय चालूहाय ते घासलय सगळं घरभर धुळा
ते ते बांधकाम होईपर्यंत हेच आहे की
होय. एवढं काय वाटय नव्हंत पण ते पुट्टीच सगळं मशीन न घासल्यानंतर लईच धूळ झाल्या ओ घरभर. मी पण मगाशी सगळ पूसून काढलो मग काय कर फरशीच तर जाई नाच ते पुसू पुसून पंधरा पंधरा सगळे कपडे पांढरी री
ते बांधकामाच ते तसच राहं राहायला जाऊन केलं की नाही हेच ताप हाय राहायच्या आत जाऊ केलेलं आणि काय होत नाही राडा
होय काय करणार खरं आता
आसुद्या घ्या एकदा झालं की झालं काय काम परत टेन्शन नाही.
आणि मला सगळ्या कॉलवर गाठ पडल्या तर सगळ्या तिकडच्याच होत्या तुमच्या साईडच्याच आहेत. मुंबई पुणे होय आणि दुपारी एक नाशिक साईडच्या ताई गाठ पडलेल्या
हा मला त्यांचं कॉलच झालं नाही मला पण आलंय त्यां फोन मी केलेच नाही त्यांना फोन
हां हा नाही अवेलेबल होत त्या सगळ्यांना सपोर्ट म्हणजे चांगलं बोलल्या त्या सांगा लागलेल्या हेचा पण नाही त्यांचा बिजनेस मनुके काळ मनुके. होम डिलिव्हरी पण करतात. स्वतः बनवतात तेच्या तिकड बागा वगैरे आहेत. हा नाशिक साईडच्या आहेत. आणि स्वतः बनवतात म पाहिजे असेल तर ऑर्डर द्या सांगा लागलेल्या चारशे रुपये किलो विचारावा बरं म्हटलं ठीक आहे. विचारते म्हटलं माझ्या दोन मैत्रिणींनानी तुम्हाला सांगते म्हणून सांगितलय.
हम्म हम्म
बघूया आता काय म्हणतात. मग त्यांच्यासोबतच तेवढे कंटिन्यू केले बघा मी.
नाही काय झालं माहिती - - माहिती हाय दोन नंबरला - - कॉल केला कनी - - तो तेन्ही रि - - रिसिव्ह केला नाही आहो. त्यांना दूसरा कॉल आला म त्यांनी रिसिव्ह केला. मी पण त्याच पकडलाय.
असूदेकाय नाही होत. होतय अस लय वेळा आई ग.
काय मे आता काय होते मग. कस काय. पण मी हेच केला नव्हता तो. कॉल ऍक्सेप्टच केला नव्हता तरी पण त्या ऍपमध्ये झालय आहो.
ऍप मध्ये झालंय. हा होतय तस.
हम्म आणि एका मैत्रिणीला केला ती तर म्हणाय लागली - - तीन दिवस मला वेळच नाही.
आवा
डायरेक्टच म्हणाय लागली. म्हणजे ओळखीचीच होती. तिला म्हटलं - - बोलणार काय ग जरास. वेळ आहे काय तुला म्हणाली म्हणाला - - नाही बघ दिदी मला तीन दिवस वेळच नाही आता म्हटलं राहू दे मग तीन दिवस तर काय एवढे दिवस थांबू शकत नाही.
कुठ थांबणार तीन तीन दिवस
तीन दिवसात म - -
मग बहिणीला केलंस का नाही?
काय ते?
बहिणीला तुमच्या केेतात का नाही?
तिला पण लागे ना झालाय त्याच्यावरन कॉल.
कसं काय बण
काय माहित! ह्या बघता ह्या ग्रुप मधल्या तेवढ्यांनाच लागतो येतय.
हा काय?
त्यांना लागत नाही होय त्या ग्रुप मध्ये जेवढ्या अँड आहेत त्यांनाच लागतोय तिला लागला नाही मी दोन वेळा ट्राय करून बघीतला. म्हणून म्हटलं
काय माहिती म आता हेच काय नवीन
तर काय मग म्हटलं आणि उगच त्यांनी सारखं सारखं कॉल करून आणि ते आणि हे व्हाय नको त्यांनी आधीच सांगितलं ना ज्यांनी कॉल रिसीव केला नाही तर तो पण हे करण्यात येईल त्यात म्हणून म्हणून मग मी काय परत केलाच नाही सकाळी एकदा ते तुम्ही म्हटला नेटवर्क नव्हतं. परत मग त्यानंतर केला तर उचलाच नाही म्हणून म म्हंटलंं आता राहूदे काय करणार मग मुलगा नाही शांत वाटतय बघा.
बरं वाटाय लागलय लई बरं वाटा आता दुकाय लागल्यात आता आले की तेला जीऊ घालायचय आ आता मला न्यायला पाहिजे संध्याकाळी परत त्याला खाली आता त्याचे पप्पा म्हणतील जा लई शानीहाइस सकाळपासून मी बघितलंय आता तू
तू बघ तरी होय सकाळपासून केलासा
हुं, त्यांनी बघितलं लई जडं होतय आता तेनी आता दिवसभर झोपला म्हणल्या बघ रात्री अकरा बारा वाजवत्यात तेवढ्या वेळेस स्टॅमिना पाहिजे आता मला बसायचा.
होय मी दुपारी निवात थोडा वेळ आडव पडलो आणि त्यावरच कॉल केले मग त्यांना
मी पण झोपूनच केलेत पण ते दमलासारखं झालये. जरा दगदग लई झालीया आता आणि उद्या पासून परत आणि आता मावशीच आणि दोन आठवड्या आहेत.
होय आगं बाई बाई मग कुठं वेळ मिळतय एक मिनिट हं कॉइन हवा हाय काय? ह्यातला हुं, हुं, हुं.
नमी एक मिनिट हा चालू ठेवा एक मिनिट थाबा
म ओ जावा कि.
अजुन काय काय?
साडेआठ वाजले की.
हात धुल्या मी एवढ भाजी निवडून ठरते झाला खऊ तुला खाऊ खाऊ घालत्या हे निवडते झालं एवढ शेवटच आहे मग खाऊ खाऊ घालते तुला करून भात खाऊ घालते भाता. जा हात पाय धुऊन ये तु. आ. हॅलो. ह नस्कार. हा. खाली गेलते ना तो आलायत. ता. हम्म् हम्म, झालं एवढं बोलते होय एवढं बोलते नंतर रात्री तुर राहिलेलं करूयात संपतय मग. तर आता खाऊ घते जरा करून माझे दहा मिनटं झाले की बंद करुयात. मग रात्री करते तुमचा एक कॉल राहिलाये.
होय होय चालत की हा हा ठीक आहे. सहा मिनिटं झालेत. ता आहेत बघा.
ह तीन चार मिनटं आहेत अजुन.
होय होय चार मिनिट आहेत असे कधी आपण एवढा वी विचार केला असेल का मिनट बघून बोलायचं.
तेच की कधी संप पैसा सांभाळा लागल.
आणि इ तरर मी किती बहिणी संकट वगैरे बोलतोय. तास.
तसभर हा तस झालंच संपना झालं ये लवकर.
व्ह्य जे ने जाता वेळ जाईना झालाय दहा मिनट पण किती मोठी अशे वाट.
हा अह खूपच वेळ लागला.
तास शिकल जातय काय.
नाही कळत. किती झालेत आता किती सेकंड झालेत?
कायं?
कितीच हा
टाईम सात मिनिटं झालेत. होय अजून तीन मिनट आहेत. कशाची भाजी निवडताय?
कोथिंबिर आणि हे. गं मेथी निवडून ठेवली, कोथिंबीर लास्ट राहिली होती. आता पटकन होतेयं सकाळी, मग निवडून ठेवलं की. टाकायला पटापटा होतेयं.
सकाळी कुठं निवडून एवढा वेळ असतोय. करायला संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवलेलं बरं.
हा आता झालंय एवढ लास्टच आहे तो खाली गेला तोपर्यंत सगळं करून घेतलं.
मैत्रिणी. एकदमच बस. दोघी तिघी जणी मग कंटाळा येत नाही लगेच होतंय निवडून.
पटकन होते सगळेजण असलं की.
पण असते तिघीपैकी तर हाक मारली नी तिघी पण बसतोय मग मग पटकन निवडून होते अव बोलत बोलत आणि ला अशी बसली की कंटाळा येतोय. झोपच येते मला तर.
झालं तेवढंच राहिल होत. त्याने खाली गेल्यामुळेच केले. झाल आता शेवट.
हम्म हा हा हा म्हणजे मला मात्र असं बसलं कीनी. ते झोपच येते. काय गणितच कळत नाही. होय की आणि बोलत चालत असलं की कोण लगेच. चं बघू बघूपर्यंत काम होतयं. तसे आमच्या शेजारच्या वगैरे आहेत. चांगल्या सगळेजण मिळून असतात. काय पण फंक्शन असू दे किंवा काय? येतात सगळी मदतीला कॉलनीत वगैरे बड्डे होय काय पण असू दे होय होय करू लागतात पण आवरू लागतात. सगळं करून जातात. असं काय कसं कराय्. यच वगैरे असं काय म्हणत नाहीत फ्रिली असतात सगळं. पार्टी वगैरे व्हय. कॉलनीत पार्टी वगैरे असतंय सगळीजण मिळून करायचं खायचं. तेवढंच एन्जॉय. असं.
हम्म असतय की होय असतं असतं पण सळं बाहेरच
होय काय?
जास्त पण नाही कराव लागत.
होय नाही आम्ही सगळेच स्वतःच बनवतोय. ते असं करतोय. एक कुणाच्या तर टेरेसवर वगैरे बनवायचं. सगळीजण तेवढंच एन्जाॅय सारखं कोण एकत्र येतय नाहीतर तेच की, आता एक सुट्टी डिसेंबर किंवा आधीमध्ये काय तरी असतंय कि ब् वगैरे काय तर नाष्टा वगैरे सगळ्यांच्यातच मिळून करायचं मग सगळ्यांच्यातले सगळेच असतात होय. असं होतय. ते हा काय वाटत नाही काय ते? नाही ओ अजून झाले की अजून एक दहा वीस सेकंड राहिलेत.
अह्ं
कॉल केलाय. आणि बघा व्हय कनी चालतंय. उद्या राहिलेल सध्याकाळी नंतर करुया. जरा जेऊन थोडा वेळ आराम करा संध्याकाळी गार्डनमध्ये गेला की करा हा ठीक आहे चालतंय ठेऊ काय? हा बाय.